हॅलो!
जेवलास का रे?
जेवलास?
होय जेवलो बघ आत्ताच, होय जेवलो.
हा हा.
काय करतोयस?
का नाही मी निवांत कॉलेज वर्ण घरी.
हा हा, अरे मगाशी जरा कामात होतो म्हणून कट केला.
हा हा हा.
हम्म तेच काय बोलत असत सरेस.
पिच्चर किंवा वेब सिरिज एकदा सांग.
हम तुला कसं बदलला पाहिेजे सां. प्रेमाबद्दल पाहिजे, असं स्कॅम पाहिजे, पैशाचा पाहिजे.
तू, तू कुठली बघितली आहे सांग पहिले.
मी असं चोरा-चोरा-चोरीची बघितली स्कॅम बघितला आहे.
हम ह स्कॅम, चोरी-चोरी असं काय तर सांग.
ह मग हेच आहे बघ तुला पाच सीझन आहे त्यात.
हा.
पहिल्या सीझनमध्ये
पहिल्या सीझन मध्ये कस आहे ते तुची ओळख दाखवली ते प्रोफेसर असते. ते आपली ओळख आपल्या वारका असल्यापासून म्हणजे त्याचा बाबा पण चोर असते आणि चोर ते आठ वर्षांचा असते हम् तिच्या बाबाला गोळी मारत्यात. तेचा बाबा एका मोठ्या प्लॅन वर काम करत असते. बँकेच्या, बक बँक लुटायच्या.
हम हम.
ते काय, ते खेळत असते सायकलला ते बँकेच्या दारात जात. ते असते खेळत आणि त्याचा बाबा ती ही बारकी बँक लुटून येते आणि. तोपर्यंत पोलीस त्याला एन्उटर करते त्या बाबला त्याच्या डोळ्यासमोर मारते म्हणजे. तवा्हा बसून ते ठरवते की बाबाचा आपला प्लॅन असतो की. जे अमेरिकेची मेन बँक. या बँकेत जाय आणि पैसे छप. उपाय सकता सीज करून. म्ह त जातते तिथे हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
मला यती इकडे.
हॅलो.
हॅलो.
हा बोलकी.
हा मग ते जात तिथं.
ह.
म्हणजे आपल्या बाबाच्या ह्याच्यावर काम करत असते दहा वर्षाचा असल्यापासून
बरं.
म ते आपले आधार कार्डचे म्हणजे. दुसऱ्या पारटला. तेच ते पहिल्या पठमध्येध्ये निम्म दाखवले ते मोठं कसं होते. ते ते त्याला मग माणसं पाहिजे असत ते मोठं झाल्या मग ते.
बरं. हा ह एवढंच. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. अ हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. ह. हॅलो हॅलो हॅलो कट कर हॅलो. अरे काय बोल कन्वर्सेेशन पाहिजे रे हॅलो. नाही जर. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो ह हॅलो हॅलो हॅलो हॅलो हो